हो, हा, ताई येतोय, नावाज.
हो हो आवाज येतोय ना.
हा, हा, काय म्हणताय? झालं सगळं? काम वगैरे आवरलं.
काम आवरतच राहतं, दिवसभर चालतंय.
हो ते तर आहे. चहा वगैरे घेता का नाही मग चारचा?
नाही, मी चहाच नाही घेत मला. चहाच आवडत नाही, त्याच्यामुळे मी तर घेतही नाही.
हम्म, चहा सोडायचं म्हटलं तर खूपच अवघड आहे बघा. तुमचं बरं आहे आपलं.
घेतच नाही पहिल्यापासून तर, हम्म. पण मग ये ना आपण हं. हो, ते पावसाळ्यामुळे ना, बऱ्याच जणांना त्याचं ग्रेविंग.
हो तेच म्हंटलं की मी. पाऊस झाला, पाया आता थोडी थंड हवा आहे. चला, थोडासा अर्धा तरी पिऊयात. असं बऱ्याच जणांचं असतं, आता मी. सुद्धा एवढा प्रयत्न करते चहा सोडायचा. दोन टाइम नाही पिले तरी, एक टाइम तर पिणारच. सकाळी नाही झाला. हम नको बाई आता सकाळी पिले नाही म्हनती चहा. चार वाजता केला नाही म्हणलं रे अर्धकप तरी पीते. तेच माणूस तुड बर आपल्या सवय लागली सोडायच नको. कोण काय नको थंडीच तर खूप अ- चालू असत बायकांचं. परत घरात पुरुष मंडळींना कोणाला करून द्यायच असेल. त्यांच्या त्यांना,
मी चहा बनवून देते सगळं करते, पण अजीबात पीत नाही.
खूप छान आहे तुमची सवय ह हो ना.
हा
मग चहा ऐवजी काय घेता असं?
त्या वारे चालू आहे. नाही काही नाही घेत मी चहा ऐवजी काही म्हणजे काहीच नाही घेत. संध्या -
हो आता पोहोचले असेल, हा वारीचे लोक पोहोचले असेल वार- करी लोक हा. होय-
आणि पहिले माझ्या आजी पण जायची ना, मग तिकडे आजीच्या घरात - मी नंतर दिंडी यायला लागली होती. हा मग भरपूर सेवाही केली त्यांची.
हा... ते एक अ मोठं भाग्याच आहे ना दिंडी घरी वगैरे येणं म्हणजे. हो ना
तेच तर
म्हणजे तुम्हाली वारकरी संप्रदायाचा वारसा लावलेला आहे म्हणायचं.
हम्म
हां
अक्च्युली माझी आजी होती ना, तर तिने मला अक्षरश रोज- मी लहान होती मी, आजीकडे राहायचे ना तर-
हा हा
हरीपाठ रोज वाचायला लावायची.
हो पाठ झालास मग तुमचा. हा हा हो रात्रीच हा. हो विसरून गेला का मग, अरे बापरे! एकादशी.
पण मग बऱ्यापैकी येत.
म्हनाय का हा सोबत वगैरे- असलं तर मग येत ते आपण ऐकलेलं वगैरे असत ते पणीला म्हणलं की मग- कुठलं संपलं कुठलं सुरु करायचं हे लक्षात येत नाही लवकर. म्हणजे आता आमची परवा आडी आली होती, मग ती म्हणली हो त संध्याकाळी मंदिरात- वगैरे जाते ना हरिपाठ घ्यायला. मग ते आता सगळ्यांसोबत म्हटली ते पण. थोडं वयस्कर असल्यावर नाही ना एवढं त्यांच्या पण लक्षांत राहत.
हम्म
तिच्या झाल्या आमई पण हल्लं म्हधलंच याचं ओळीनं काय घ्या यायचंच नाही ते पुस्तकच घ्यावं लागत. शेवटी, पण हरिपाठ वगैरे असं पाठ असतं - ना चांगलंच ना
ते तर आहे
हा हा आ आता कोण गेलं का मग तुमच्या इथं वारी मध्ये, वारी मध्ये वगैरे कोणी गेलं का?
ग मोजली ते स्टेटस ठेवते ना, पंढरपुरामध्ये वारकरी दाखल. काय काय
तुमचा आवाज ब्रेक होतोय बरं का.
कसं काय हो ताई कानाला लवलंय,
हम्म आता आता आला हम.
हा हा हा ते म्हणलं मी मोबाईल मु आ- आता माहिती होत कुठपर्यंत दिंडीतले लोक गेले वारकरी. काय म्हणजे पाऊस वगैरे चालू आहे का? सगळ माहिती होता ना आता हा.. पहिलं कसं आपले जुने लोक जायचे तेव्हा महागारीे येतील तेव्हाच माहिती ते व्हायच परत आले तिकडं कस कसं होत मग ते नंतर सांगायचे. पाऊस होता नव्हता असं-
सर्वात पहिले वारीची सुरुवात एका. शिवलिंग केली मी भगवान शंकरांनी. म्हणजे त्यांची पूर्ण फॅमिली घेऊन ते चालले होते.
हा हा हा
हो तर तर मग खूप लांब एवढं लांब जायचं तर परत- ते मग आता थकल्या त्यांना म्हण तुम्ही इथं बसा, तर मग त्यांना कुठ- कुठं बसवलं ते आपलं, तिथं मंदिर आहे पार्वती मातेच कुठे तर करा कराबाईं- तीथे
हो हो हो
ह आणि मग तिथून पुढे त्यांनी काय केलं अ- कार्तिक स्वामींना म्हणे की तुम्ही इथ थांबा.
हा हा हा गणेशा ना गणेशा ना
नाही नाही नाही कार्तिक स्वामींना. तिथ कार्तिक स्वामींच मंदिर आहे बाहेर, आणि मग वरती, ना गणपतींना नेलं तर एवढी सगळी गर्ती बहून गणपती- तेन्हा म्हणे तुम्ही इथं थांबा मग तिथं गणपतीचं मंदिर आहे बाहेर-
हा मध्ये जायच्या अगोदर तिथं गणपती- तिच मंदिर आहे हो बरोबर आहे हा ह- आणि ते पुढं गेले नंतर बरोबर आहे.
ते पुढं गेले. तर मग विठ्ठलांना वाटलं की शिवज आपल्यापर्यंत- तर शिवजी शिवजी आले म असं- तर मग त्यांनी शिवजींना डोक्यावर घेतलं. तुम्ही विठ्ठलाच हे बघित- वरच तो फेटा वगैरे नाहीये ते शिवजींची- पिंड आहे म्हणजे, शिवजी तिथं विराजमान आहे.
शिवजी का. बरोबर आहे होन पण आहिलेला आहे साब-
हम्
ता ना त्यांचा कुट वगैरे आहे र पण तेुठ माहि मु
ते शिवजी
ते म्हे
तेव्हापासून ही प्रथा अशी चालू झाली. सर्व देव पण गेले होते ना सोबत त्यांच्या तस-
हम्म
हां
परत ब्रेक होतोय बरं का आवाज तुमचा?
हो ताई माझ्या-